बोल की.
काय नाही आताच कॉलेज वगैरे चालू होणार आहे. मग तू आता ऍडमिशन वगैरे काही घेणार आहेस का नाही?
हो घेणार आहे की.
कोणत्या कॉलेज ला घेणार आहे.
म कराड मध्ये आहे. ए. जम कॉलेज त्याला घेणार आहे.
हा हा तेच त्यासाठीच फोन केला होता म्हणल आता. आता एक दहावीची परीक्षा. पण रिझर्ट पण लागलं मग. त्या संदर्भात म्हणलं तू कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे.
मी जुनला टाकणार आहे. आणि तिथं घेणार आहे मग.
होय का विषय कोणता ठेवणार आहे?
अजून काय ठरवलं नाही तसं. बगु या की तिथं गेल्यानंतर. कोण कोणत्या विषयात हाईत तेच्या मूळ.
होय. चालतय सकाळी ये मग किती वाजता. येणार आहेस तू.
नऊ वाजता जाऊया आपण दहाला ऑफिस चालू होईल मग नऊ ला एक तासामध्ये पोचतोय.
हा हा चालतय-चालतय तेच म्हंटलं. तुला फोन कराव नाही पले काय होते ते मला सांग मग संध्याकाळी म्हणजे मग मी पण तस सकाळी तयारी वगैरे आवडते
डॉक्युमेंट वगैरे घे सगळे म्हणजे जेरॉक्सओिजनल वगैेगे आणि फोट दहावी पासून सगळे घे आणि फोटो घे हा
चालते
सगळे झेरॉक्स पण गे सगळे हा मग आपण ठरूया काय करायचथ गेल्यावरती हम् ज संद्याकाळी फोन करते ना
चाल ठेवू मग
हा ठेव